हा माझा ह्या आधीचा एक कॉल शून्यला पडला हा या लागली की आता फोन केला मी तुला पहिला हा आधी के केला मग ते हे दिस कॉल इज ऑलरेडी म्हणजे झालेला हाय म्हटलं मग ते मी ओके केल्या होते शून्यलाच पडला मग परत आता केल्यावर लागला म्हणजे पंचवीस व
पेन्सिल पेन्सिलच्या ते आणि चेज मशीन ना त्याच्यावरती क्लिक करून परत लावायचं तिथंच.
तिथच काय हम्म हम्म. गेल्याला पंचवीस कॉल चालू आहे हो म्हणजे अजून पाच कॉल राहिलात.
हम्म मम्मीचे चार राहिल्यात माझ्यावरती एक केलं ना मम्मीचा
मम्मी एक झाला तुमच्यावरती
देना मला आता
हा हा माझे बरच कॉल झाले तुम्हाला
हम्म म्हणून मग आता तुमच्या मोबाईल किती होतात तेवढे करा आणि मग तुमचे आणि एक राहतोय ना मग ते माझ्या मैत्रिनि चा नंबर देतो तिला करा
मला आवडते होईल मम्मीच्या ह्याच्यावर हे माझे
तुमचे काय माहित नाही मम्मीचे आता चार केलात ना
होय
मग मम्मीचे तीस कम्प्लीट झाले की लावून बघा लागला तर लागला
हम्म चालतंय की
ह
आता हि जे मम्मीचं टास्क नाही तुमचं कसं करणार हो ट्रानझॅक्शनचं टास्क
ट्रान्सक्शनं नाही ते मम्मी करते की आता.
करत्यात काय.
हा तिला वेळ मिळेल तस करतीया ना हे कॉलवर बोलायचं ते कामात अस्तिया मग कधी बोलणार?
होय.
म्हणून.
हम्म हम आता आपल्या हे कॉलचं कसं करणार काय पेमेंट किती येते काय येते.
आलं बघा. हा सतराशे रुपये आलं फक्त.
सतराशे आले काय म्हणजे ज्यावर. त्या ऍड जमावतात ते आपल्या अकाउंट ला
अकाउंट ला येत तुमच नाही तुमच आता बँक डिटेल्स टाकत मग.
आता हा टास्क कम्प्लीट झाला का नाही म येणार मला ते.
हा मग येणार.
हम्म हम्म आड लगेच आलय होय आता तुमच म्हणे हे दोन दिवस झालं ना तुमचं तास कम्प्लीट होऊन?
हो दोन कुठं तीन चार दिवस झाले की.
हम्म हम्म मग फ्रायडे ला पटल असेल तुम्हाला.
मा मा माझे कम्प्लीट होऊन तुम्हाला आठ कॉल मला झालेत. कधी कमप्लीट झालं ते पाच सहा दिवस झालं कमप्लीट होऊन.
हम्म मग ते मंगळवारी आणि शुक्रवारी. पेमेंट पडतंय न?
तसं काय नाही मग काल शनिवार होता काल पडलं मला आज काय नाही टास्क पूर्ण झाल्यानंतर आठवडा ते चौदा दिव सा पर्यंत येते.
म्हणाल. दहा मिनिटाच्या वर आपलं बोलणं झालं नाही तेवढंच तेवढंच झालं.
नाही ते इफेक्टिव्ह कॉलिंग किती होईल त्याच्यावर आहे ते.
कुठलं कॉलिंग?
इफेक्टिव्ह.
हा हा हा अच्छा अच्छा! तरी माझ्याने लई गेल्यात शून्य शून्यला लई गेल्यात.
आता आमच्या मम्मी ची तर गेल्या तस फक्त पाच सहा कॉलच असं हे झालेले आहेत. नाही तर सगळं झिरो अन तीन वाले सिग्नच भरलय.
होय माझे फस्ट फाईव म चार असच गेले जिरो लाच मग परत त मग तुमचं आणि माझं बोलणं झालं ना मग त्यामध्ये न मध्ये मध्ये गेलेत म्हणजे एक मला वाटते एक पंधरा तरी झाले असतील. इफेक्टिव कॉल नंतर चे पंधरा काय माहिती काय बघत?
मम्मीचे दहा पंधरा कॉल इनव्हलिड स्टीगनच गेल्यात. आणि चार पाच कॉल ते ह्यांन गेल्यात म एक राहिली किती? दहा दहा कॉल राहिली.
दहा कॉल राहिले व. तुमचं तुमचं ते हिचामधे याच्यामध्ये बघायला पाहिजे होतं डॅशबोर्डला जाऊन म्हजे किती कॉल इफेक्टिव्ह आहेत म्हजे तीच्यावर समजलं असं
माझ्या ह्याच्यात बघितलं की मी कॅल्क्युलेशन करून.. तेवढंच झालं तेवढंच झालं. माझी पिऊ म्हणजे अ कॉली आणि कॉलर दोन्ही ळ दाखवतोय न ते म्हणजे बोललेलं पण की तुमचा कॉल आलेला पण आणि मी पण केलेलं. दोन्ही दाखवते ते
हम्म हम्म हम्म तरी किती झालेत तुमचे कॉल?
ह मोजाला पाहिजे मी मोजलो नाही.
हम्म हम्म
इकड पुढं रुपीज म्हणून पण येतय ना त्यांचं फक्त ऍडिशन केलं.
हा हा हा हा हा म्हणजे माझ्याशी बोललेलं किती भेटलं तुम्हाला म्हणजे मी कॉल म्हणजे तुम मी कॉल केला तुम्ही फक्त बोला.
तसं काय कॅल्क्युलेट केलं नाही मी पूर्ण सगळ्याच टोटल मारले.
हा हा हा
इफेक्टिव किती झाले एक दोन तीन चार पाच जा सा पा का पंधरा सोळा सतरा पैतीस बीसस ीस बावीस तेवीस अच्छा बेचाळीस साठ मधले बेचाळीस कॉल इफेक्टिव्ह झालात
साठ मधले बेचाळीस
हम्म
म्हणजे तुमचे तीस माझे तीस टोटल साठ झाले का ते
म्हणजे कॉल टोटल तीस आहेत ना
हा आणि बोलणाऱ्यासोबत तुम्ही बोलणार ना तो साठावा झालाच ना कॉल
तरी तुमच्यासोबत जा झालंय माझं साठ म्हणजे तुमचे तीन जास्त झात मला कॉल तेस कॉल ते बेचाळीस इप
हा हा हा मला अ किती आठ नऊ कॉल झालेत माझे पाच म्हणत होतो आपण पण एक्स्ट्रा झाले ना कॉल
हम्म
नत मला
होय लागणार नाही माझं वन एटी मिनिट कम्प्लीट झालंय म्हणून ले मम्मीच्या ह्याला तर
मम्मीला करताना आलंय ना म झालं ते बरं आहे, तेवढं आणलय ना आठवड्याच म्हणजे आठ दिवसात कोण देते आपल्याला एवढं
होय
मोबाईलचा फायदा रिचार्ज तर निघला
रिचार्ज आता मला फॉर्म भरायला पाहिजे त्याला घालणार आता पैसे
फॉर्म भरायच्यात का
अ म्हणजे हे युनिव्हर्सिटीतन हे मागवायचं ना सर्टिफिकेट आमच डग्री सर्टिफिकेट त्याच्या सहाशे रुपये चार्जेस आहे हा पोचतानाच मागवणार आहे होय
केला जातात ते म्हणजे आपलं आपलं स्वतःचा खर्च निघतो
हा
आता हे ट्रान्सॅक्शनचे कसे काय काय पेमेंट आहेत काय मा ते
हाय बघा अठरा रुपये ला एक तासक ह टोटल पंधरा आहेत तशामध्ये म न ते ट्रानझॅक्शनच काय माहित नाही त्याला किती मा वगैरे का
हा
तुम्हाला आला जास्त
कशाचं?
कंप्लीट झाल्यावर येणार आहे हे टास्क माझे कंप्लीट झाले ना कॉलिंगचे मग पडणार तो
मम्मी ला आलं आमच्या मगाशी
तो कस का आला? अजून कॉल हाय ना चार आता माझे पाच राहिलेत मग मी रिफ्रेश केल्यावर बघायला पाहिजे आता आणि
च्यात तुमचा हा एक झाला की बहुतेक येईल
हम्म.
आता पास झाला पण येईल मला तर कंप्लीट व्हायच्या म्हणजे अजून दहा कॉल बाकी होते कनी
तेव्हाच आलाय
व्हय दोन टास्क आले मला रेकॉर्डिंग आणि ट्रान्स्क्रिप्शन दोन्ही पण
आज किती केला?
अम मी आज का नाही लो रेकॉर्डिंग नाही केलो. ट्रान्स्क्रिप्शन एक पन शंभर केलो ते काय तीन महिने चालूच राहणार आहे ना आणि त्याची पेमेंट किती काय ते पण माहित नाही
हम्म ते कोणतर विचारलं पाहिजे
कुठ काय रिप्लाय पण देत नाही. मम्मीच पण आता ते इन्व्हॉलिड स्टिंग म्हणून गेलं की
गे लं ना मगं
होय ते ग्रुपवर टाकलं रिप्लाय दिलीच नाहीयेत अजून
तुम्ही मा माझ्या ग्रुपवर नाहिये. तुमचा दुसरा ग्रुप हाय वाटत कारण हा कारण की मला दिसला नाही ना मेसेज
नाही हे लोकवाणी म्हणून ह्यांचा वेगळा आनी आपलं फक्त ते मराठी रेकॉर्डिंग म्हणू
हा फन फोन अ फ्रंड आहे
हा, फोन अ फ्रेंड
जेवण
जेवलो बघा आता मी
नाही अजून वेट करत अस असणार पहिला कॉल करूया म्हणलं नंतर आ जेवणार बोलून
तेच म्हटलं तर आजच्या आज पूर्ण करूया म्हणून नंतर ते मध्ये इन्व्हेलिड होय
त्या काळी झाला असत आपल ते बरोबर.
आतापर्यंत झाला असत खर ते मध्येच अँप ला प्रॉब्लेम आला न्हवं. आणि एक कोणतरी मुलीला तिला पण असंचं आलंय
होय ना
इन्वलिड स्क्रीन म्हणून इथं आलंय.
तरी आता तेला की कायदा सॉल्व्ह झालं असल म्हणजे ते टेक्निकल इश्यू काय तर होत असणार हो पावसामुळे पण
होय.
हम्म. आता बघायच
हा करत असली तरी पण होत
होत आहे ना आणि अपडेट पण केले मी सारखं येत अपडेट ला
हो
हम्म.
ऍप ओपन केले की अपडेटच असतयं
सारखं दाखवत असतयं पावसात असं पावसामुंळ कुठं जायचं हे झालं मुश्किल झालयं
होय किती पाऊस यालाय.
ते त्यामुळ त्या मुलांना घेऊन झोपलेलं झोपल्या. तर तिथंच झोप लागला. आज ट्युशन त्यां काही नाही सुट्टी असतं ना. नंतर बरोबर साडेचार ला उठतोय मी. आणि
हा की जेवा लागला त्यांनी मला भूक लागलेली म्हणून मी जेवलो. म्हटलं फोन करूया आता. होय पाऊस पडायलाय. थंडी ना भजी खेलती गरम गरम खाल्लो.
हा. म्हणजे गरम गरम सगळं आवडत पावसाळ्यात.
होय.
बाकी नॉनव्हेज वगैर खाता की नाही.
मी नाही खात मला एलर्जी आहे. नॉनव्हेज खाल्ल्यावर होय नॉनव्हेज खाल्यानंतर अस बॉडी पाठीवरती अस फोडी उठतात.
होय.
हम्म. काय माहिती तस अलर्जीच आहे मला होय ते टेस्ट करून बघितलं झालायत. होय वेट करिन पहिला खात. ते उठा लागलं सारखं सारखं असं कपडे घटल्यानंतर अस. सण सण होती सगळं मग बंद केलं खायचं.
हम्म हम् म का राहता. कॉल लाव. बघा हो झाले की अकरा मिनिट झाले.